हॅलो हा हा झालं का जेवण वगैरे?
हो तुमचं?
नाही नाही जेवण नाही घरी पोहोचलो आता दहा मिनिट झालेत फ्रेश झालो आणि तुला कॉल केला.
हाव काय?
हा आम्ही थोडं बाहेर गेलो होतो तुमसरला थोडं काम होत.
अच्छा अच्छा मला वाटलं मी
मिसळपाव वगैरे खाऊन आलो चहा वगैरे घेतलं खरं आता भूक नाहीय.
हा हा कुठे गेले होते म्हणले?
इथे तुमसरला?
हाव का काय विषय?
अ ते मम्मीचे ऑपरेशन केले होतं ना मी त्याचे चष्मा आणायला गेलो होतो. आज रेडी झाला. तर म्हटलं आणून घेतो तर आणायला गेलो होतो.
हाव काय?
हा
हा हा हा किती झाले तुमचे कम्प्लीट किती कंप्लीत किती झाले टास्क?
माझे पंधरा कॉल झाले. तर त्याच्यामधून सहा ते सहा कॉल काहीतरी लागले नाही झिरो हे झाले त्याच्यामध्ये. आणि सहा कॉल हं
मग नंतर बाकीचे कोणाला लावले होते म्हटलं?
आपण काल बोललो दोन दोन चारदा बोललो तीनदा बोललो आपण काल.
हाव काय.
हा आणि एक फ्रेंड आहे त्याच्याशी बोललो. आणि रात्रीला एका फ्रेंडशी. तेच झाले आणि आजचा फष्ट फष्ट कॉल आहे माझा.
अच्छा अच्छा अच्छा मग आता हा झाला की मी इकडून माझे तेवढेच झाले.
हो काय कोणी मिळाली का मग फ्रेंड वगैरे?
नाही इथ माझ्या रूमवरचे जे फ्रेंड होते त्यांच्या इन्स्टॉल केलं मी त्यांच्या
अच्छा बाकी अदर कोणाशी बोलण नाही झालं का.
नाही ना आदर कोणीच नाही भेटलं एक भेटल होत काल. पण ते म्हण ट्रेन मध्ये वगैरे म्हटलं मग उद्या करू म्हणे मग आता बकतो त्याला मेसेज. कर थोड्या वेळला
तेच ना कोणी मिळत नाही आणि मी पण आज म्हणजे मॉर्निंगला लवकर उठलो आज तरर गलिबोळीज मध्ये मी डिस्कस केलं तर अरे नाही जमत म्हणते ते आपल्याला सगळे बिझी आहेत ना
हो हो
त्याच्या त्याच्यामुळे नाही जमत म्हणजे मग
ह घरच्या घरच्या एखाद्या फोनवर घरची घरी फोन असला त्याच्यावर केलं तरी चालते
नाही ना मग घरी फक्त माझ्याचकडे आहे स्मार्टफोन
अच्छा अच्ा अच्ा
आणि घरी मग कीपॅडच्या आहे बाबांकडे त्यांना जमत नाही मोठा फोन असा
नाही कोणी पण भेटलं की असं करून घ्यास काय बात होऊन जात ते एकशे ऐंशी मिनिटं करण आहेत ना
हो होय वन एटीज मिनिट आणि ते माझं पेमेंटच पण नाही आलाय आतापर्यंत
नाही ना ते आपल्याला येतच नाही सध्या टास्क कम्प्लीट होईपर्यंत येतच नाही
अच्छा त्या दिवशी मी एका काल फ्रेंडशी बोललो अरे ते म्हणे मी आपल्या छोट्या भाऊच्या ह्याच्यामध्येध्ये ओपन केलं म्हणे त्याला इता बरोबर वन हंड्रेड रुपीज होऊन गेले म्हणजे फर्ट कॉलमध्येध्येच आणि ते पण कॉल मीच किला होता म्हणे
हो का
अरे म्हटलं मग म्हटलं आत्तापर्यंत माझी एवढी कॉल झाली म्हटलं ह चला ठीक आहे पंधरा कॉल तिथे दाखव दावत आपले सहा तर कॉल झालेत म्हणजे परफेक्ट सहाधून तर मला एकतरी आलाच नाही म्हट म्हणून मग मी स्क्रीनशॉट आता शेअर केला होता ग्रुप व
हा हा त्याला कसं तुम्ही ग्रुपमधूनच हे केलं होतं का लहान भावाला
नाही नाही नाही तो माझ्या फ्रेंडचा भाऊ आहे
हा म्हणजे त्याला ग्रुपमधून हे केलं होतं की त्याचं इंडिव्हिज्युअल
त्यांना इंडिव्हुज्युअल केलं डायरेक्ट त्याच्या फोन मध्ये अऍप इन्स्टॉल केला आणि ते मग बोल हा हा झालं असं असं झालं
त्याला टास्क पण येऊन गेला का अच्छा अच्छा अच्छा
मग त्याला आता मग सेकंड कॉल साठी म्हटलं म्हण म्ह म को नाही जमता तू आपना काम देखले मेरे ते राम राम
घेतले का रुपये
आता माहिती नाही तेवढं मी विचारलं नाही त्याला
अच्छा अच्छा नाही आपल्याला येतील मग सर्व आपले टास्क झाले कम्प्लीट
किती टास्क होतात पूर्ण
पूर्ण काय तीस टास्क येत वाटते आणि मला ते एकशे ऐंशी मिनिटं समजलं नाही ते कसं आहे ते म्हणजे इकडूनच कॉल केलेले त्याच्यात धरल्या जातात का तिकडून तुमच्या कोून आल्याला कॉल ते पण धरला जात त्याच्यात
तेवढं मला पण नाही माहिती
हा का
हा विचारावं लागेल ते ग्रुप वर
होा हो हो
आणि मॅक्झिमम लोकं तुमच्याच एरियामधले आहे.
हाव ना, इकडलेच आहे
हा मीच आहे वाटते इकडचा एकच.
हा हा, वेगवेगळ्या ठिकाणावरचे पण येता.
हो हो म्हणजे मॅक्झिमम लोक तिकडच हाय ना पुढच्या तिकट सगळे लोक म्हे जस वॉशिंगे
ग्रुप वगैरे करून त्यांनी हे केलेलं आहे आपण असेच घुसलो याच्यामध्ये
हा हा हा हा हा बरोबर नाही मला पण ते कसं आहे माझ्या आत्याचा मुलगा तिथे फेलूला होता डीसर तर त्यांच्या सरांनी त्याला शेअर केला होता त्यांनी, आधीच म्हटलं का मला जमत नाही बा, माझा मामाचा मुलगा आहे. तर मी त्याला सांगतो, त्यांनी मला कॉल केले खूप म्हटलं भाई अरे अन् ते खालीच आहेत तर करून घे ना म्हणते, फक्त बोलावंच लागते म्हणते तुला पण पैसे मिळेल म्हणते, आणि समोर वाल्याला आपण दहा पंधरा मिनिटा पण करतोच ना, म्हणजे शॉपमध्ये पण बसला राहिला तरी पण तुझं होतेच म्हणते. मी मग आठ ते आठ दहा दिवस तर मी बिजीच होतो, ग डेट वगैरे झाली त सगळीकडे पंधरा दिवस. आठ दिवस तर काही समजलंच नाही, जोपर्यंत ते ग्रुप मेसेज वेसेज नाही तोपर्यंत काही समजलं नाही, मग हळू हळू हळू समजलं. तर आता चार चार चार ते पाच दिवस झाले आता सुरु आहे तर.
हाव काय?
असंय.
हम हम हम
बघू आता काय होते तर.
हो हो
म्हणजे टोटल आपला पेमेंट जोपर्यंत थर्टी होत नाही तोपर्यंत, हो हे नाही होणार पेमेंट.
हा ते एकशे ऐंशी म्हणजे हा पूर्ण टाक कम्प्लीट होईस तर. थर्टी कॉल नाही झाली तरी चालतय वाटते कारण, फक्त एक
अच्छा, तर एकशे ऐंशी मिनिट झाले झाले नाही.
ते जर झाले एकशे ऐंशी मिनिट, आणि नंतर तुमच्याकडे टास्क जरी राहिले वाटते बहुतेक, चार पाच तरी काही विषय नाही असं मला वाटते बरं का, मी विचारलं नाही मी त्यांना.
विचारून बघशीन बरं तू ग्रुप वर, असा मेसेज टाकून बघशीन सरांना.
हा हा.
असं म्हणजे काय म्हण ते पण म्हणजे सांगून देतील आपल्याला काय आहे तर, आणि एक प्रॉब्लेम कस म्हणत की आपण जसं, ग्रुपमध्ये एकमेकांना कॉल केला असता ना आपल्याला एवढं भानगडच नसतं पडलं. सगळ्यांचे म्हणजे टास्क पूर्ण झाले झाले अस अ
हो, ते काय ती पहिलीच ग्रुप घेऊन आलेले आहेत त्याच्यात सर्व जण, त्याच्यामुळं ते, आपापले ग्रुप त्यांचे ते चार पाच जण सगळ्याचे ओळखीचे असतात. त्याच्यात
बरोबर बरोबर
हा
त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम येत आहे.
हो ना हो ना.
काय जेवण केेलं मग आज?
आज काय हे होतं आमच्याकडे बिट्ट्या.
बिटट्या म्हणजे काय
ते रोडगे. ते अ, तुमच्याकडे करत नाहीत का? ती हे असतं बघा, ब्रेडवाणी असत ना ते वरणात टाकून खायाच.
माहिती नाही आता तेवढा.
हा हो का नाही इकडं जरा जास्तच चालते ते आज आमच्यामेश्वर दोन्ही टाईम तेच असते फक्त.
अरे बापरे.
हो ना.
नाही मी हं हं एकच एकच च वस्तू आली तर बोर होतेच माणूस. बरोबर बर मग तुम्ही म्हणत नाही का त्या मेसवाल्यांना म्हणत नाही का असं.
नाही ना ते त्या त्यांचा पण ते थोडासा प्रॉब्लेम वाटते काही जण सकाळची मेस पर्यंत आणि काही संध्याकाळचं तर मग त्यांना ते. त्याला सकाळच्याला पण तेच द्याव लातं संध्याकाळी पण तेच द्याव लागतं.
अरे सोडता इश्यू हाय ती ते.
हम्.
बरोबर.
हा इथ मेज मेज जर नॉन वज असती तर मग आला देवा हा हा दोन टाईम चिका. नाही ना नॉन व्हेज नाही मस.
मग असं मग नॉनव्हेजचं मग कस मग मूड वगैरे बनलं तर मग बाहेर हॉटेलमध्येच जावं लागत असेल.
हा कधी मध हॉटेलमध्ये कधी रूम वर करतो आम्ही हॉटेलपेक्षा स्वस्त रूम वर मस्त होऊन जात ना. हो हो.
पोळी भात वगैरे मग ते पण बनवतात का ते ऑर्डर करत.
नाही नाही ते मेस शोरूम घेऊन यायच.
हा ते बढिया होऊन जाते हा. आणि मग आपल्या आपल्या हा आणि आपल्या हाताने बनवलं तर कसं दोन घास जास्तच जाते ह ह हा अ आणि सगळे मिळून - मिडून राहतो ना आपण रूम वर पाच साहा लोक तर.
हा हा ना ना हम्म.
का आज पाणी आले तिकडे.
नाही पाऊस नाही ना ऊनच जास्त होता पुरायला आता.
अरे काल रात्रीला आपण इथे पाच मिनिटाला दुपारला तुझ्यासोबत बोललो तेव्हा पण पाच वेळेला नोन निघाली मग मी बाहेर गेलो आलो रात्रीला आल पाच मिनिट. आणि पुन्हा मोसम नॉर्मल झाला.
हा हो काय.
सकाळी सहा ला उठलो तर अर्धा तास पाणी आला मोसम म्हणजे पूर्ण थंडा के केली जमीन आणि पुन्हा ऊन तपत आहे आता.
ह ह नाही इकड पाहणे पाऊसच नाहीये हव ना.
आणि कस कंटिन्यू कंटिन्यू. कों आल्यानंतर म्हणजे तिकडं तब्येत तब्येत काही खराब नाही होत.
हवं ना होना.
आणि आता कसं आहे ऊन पाणी चालू आहे तर मग लहान मुलांना जास्त त्रास होतय.
हा.
ते सुरू आहे आणि मग दवाखान्यामध्ये पण गर्दी राहते अशी उभा राहायला जागा नाही राहत.
हाव ना तेच तर शरीराच्या तापमानावर फरक पडतो ना.
हा आणि कसं आता मॅक्झिमम लोकांनी पहिला पाणी इकडे पडला ना एक वन वीक. तर मॅक्झिमम लोकांनी कुलर वगैरे काढून ठेवून दिलेत.
हा के
त्याच्यामुळे मग ते पण गर्मीमध्ये राहून रालेत आता.
हम्म हम हम्.
मी तर नाही काढला जोपर्यंत म्हंटलं पूर्ण पाणी एकदम येत नाही चील होत नाही माणूस. तोपर्यंत तर अजिबात काढायचं नाही म्हटलं पाणी चेंज करून. आता चालू आहे कुलर.
हाव ना.
सहा मग तिथे क रूम वर मग कुलर आहे का?
नाही इकड नाही आमच्या तिकड होतं कॉलेजच्या तिथे तीथ राहत होतो ना आम्ही तिथं होतं पण इकडे घेऊन नाही आलू मग आम्ही ते.
हम्म मग गरम पुष्कळ होत असेल?
नाही आता एवढं नाही होते थोडंच थंड आहेत ना रूम आम्ही वरती राहतो सेकंड फ्लोरवर.
अच्छा चांगलंय मग.
हम्म. आं
तुम्ही जे राहतय ते कोणतं गाव आहे म्हंटलं?
आम्ही साखर खेड्याला राहतो ना.
अच्छा ते वॉशिंग वलच्या एरियामध्ये येते का?
नाही नाही हा हाय बुलढाण्याकडे येते.
अच्छा बुलढाण्या कडे येते का.
हा
एक मिनिट. सुनील भाऊ घेटली का? चांगलाय.
हाव हो
आमच्या इकडे तर मॅक्झिमम मातीचेच घर आहे पण आता मॅक्झिमम लोक लोकांनी आता कसं ते म्हणजे मातीचे घर पडले को म्हणजे पाण्यामुळे खराब झाले. आणि त्याला कस आता रोड वगरेऊन उंच झाले तर म्हणजे आपलं घर छोटं झालं तर ते ओला पण होते ना ते जमीन.
हाव हो हो
त्याच्यामुळे इकडे पण मॅक्झिमम घर म्हणजे सिमेंट कॉँक्रेंटच झालेत. असा.
नाही ती मातीची पावसानं जास्तच हे होत अस न तिथं.
हा तरी पण आहे आता आमचा पण फक्त एक समोरचा हॉल आम्ही काढला आहे तो आहे फक्त. स्लॅपच बाकी पूर्ण मागचा घर आणि समोरच्या शॉप पण मातीचच आहे.
हा हो काय म्हणजे त्याच्यावर पत्रा वगैरे टाकत असाल ना तुम्ही पण मग.
हा हा कवेलू आहेत आता कवेलू बंदरांनी ते तोडून टाकले त्याच्यावर काही असं प तर टाकून द्यायचे नाही तर मग कॅरी बॅग येते ना ती वॉटरप्रोफ वाली ती टाकून द्यायची.
हा हा हा तरी घरात समजा पाणी पडतच अस थोडंफार काहीतरी.
हा हा होतेच ते बंदर करूनच टाकतात बंदर. पंदर म्हणजे येतात तर आपण काही क नाही करू शकत नाही त्यांना.. आणि मग ते कसा मस्त्या करतात तर ते एकतर कॅरी बॅग पूर्ण फाटून जाते. किंवा जो कवेलू राहते तो कवेलू तुटून जाते.
होनवन.
त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होते.
हा हा हा.
असछा.
हम् मग आता काही पाहाणं सुरू आहे का नाही जॉबच?
जॉब तर बघत आहो आता मी ते भाऊजीचा फोन आल्या नंतर आज मला माहिती